हॅलो,
हॅलो,
हा ऐकयेत रेनू,
होय.
कसे तब्येत,
नमस्त.
हॅलो,
मी मस्त आहे.
घरातले सगळे कसे
घरातले तर सगळे नसते.
हम् हम्, तुझा आवाज एकदम स्पीडमध्ये यायलाय म्हणजे ते आपण एखादा व्हिडिओ बघत असल्यानंतर ते ए क्स वाढवत ना टन एक्स ट्वेंटी एक्स वगैरे. आणि मग त्याची गती वाढती बघ तस एकदमच आला मला.
मी फास्ट बोलले ग, म्हणून आला असेल कदाचित
मे बी हा ऍप मधला कॉल असल्यामुळे काहीतरी डिफरन्स जाणवत असेल. पण तू जर रेग्युलर तू जशी बोलतीस ना तसं नाहीय. रेग्युलर कॉलला तुझ्यात असं वाटते की एनर्जीची कमी आहे ह्याच्या वाटालय जास्त एनर्जी झालीय.
हम्म.
म्हणजे असं साऊंड करायलाय हा कॉल.
हो मी लई एनर्जेटिक आहे का?
बर ते जाऊ दे, आणि सांग तुझं काम कसं चालू आहे?
माझं काम अजून चालू आहे, मला काही सोडत नाही त्या कामावरचे माणसं.
किती वाजलेेत गं आता. रात्रीचे रात्रीचे पाउणे बारा.
हम्म.
बापरे. आणि सकाळी कितीला चालू करतेस?
सकाळी मी उशीने केले बाराला केले.
म्हणजे अर्धा दिवस तू संपवल्यांत कामाला बसतीस आणि तुझी अपेक्षा की संध्याकाळी पण त्यांनी माझं पाच बंद कराव हे चुकीचं नाहीये का?
हम्म.
हम् हम हम् हम हम. पण असं नाही ना जे फ्रेंड्समध्ये चालत ते तु वर्कच्या प्लेसला नाही ना चालणार.
तस नसतय मला लयी त्रास देत ते.
कसला त्रास? तुला लोड असतो एका कामा चा म्हणजे म्हणजे जे तुझ्या प्रत्येक टीम मेंबरला असत, तेच तुला असते का तुला तू एक्स्ट्रा हुशार आहेस, म्हणून जास्त देतात.
नाही नाही त्यांच्यापेक्षा कमी देतात, पण मला त्रास होतो.
मग आता आपली कपॅसिटी कमी आहे त्याला आपण काही करू शकत नाही ना.
असं कसं मी त्या कपॅसिटी त्यांनी माझी कपॅसिटी थोडी बघितल्या.
मग तुला कशान त्रास होतोय?
मला इच्छा नसत्या करायची.
ह.
इच्छा असल्या माणूस पर इच्छा असल्या माणूस परमेश्वराला पण शोधतो. पण इच्छा नसल्या माणूसो उठत पण नाही जाग्यावरचा प्रॉब्लेम इच्छाची
पण तू नक्की आहेस ना, तुला वर्क फ्रॉम होम आहे ते पण एवढं चांगलं सॅलरीला. लोक चार चार हजारात कामाला जातात रेनू
हम्म हा मी लकी आहे सोड पण मला होत नाही.
हम् तर तु तुजी फील्ड बदल. फिल्ड बदल म म म्हणजे सुप्रिया न किती मेहनत करून तु फिल्ड बदलली. तिला तुझ्याकड पगार व्हायला तिला अजून खूप वर्ष लागतील सोड मी ते नाही म्हणत आहे. पण पण माझ काय म्हणणं आहे. कि तुला फीलल्ड पण बदलायची नाहीे तुला हे काम पण नको आहे. आणि म्हणतेस की हेच काम पण बरोबर आहे. मला वाटतं तू खूप लक्की आहेस की जर वर्क फ्रॉम होम मिळालं ते पण एवढं घरापासन एवढ्या लांब जा गेलेलीस तिथंन तू ठीक आहे तू मेहनत केलीस दोन चार वर्षी तिथे टिकलीस एवढ्या मोठ्या शहरात तिथन परत आलीस हे तुझी मेहनत आहे म्हणून तुला मिळाली सोड उगीच नाही कुणाला काय मिळत पण तरी आता सध्याच सुद्धा तुझं आयुष्य खूप छान अस मला वाटत
हम्म.. फरक तोच आहे ना तुला वाटतं
तेच मी पण आता तेच म्हणार होते. ऍक्च्युअली ज्याच्याकडे जे नसतं ना त्यालाच त्याची ती किंमत असते
हे मला माझ्या काम मला माझ्या कामाशी लय किंमत आहे पण प्रॉब्लेमच आहे ना की त्यांनी व्यवस्थित ट्रीट करत म्ह
ह
एवढं करून सुद्धा जे काय तर थोडं असल तर त्याच्यावर पण बोलायचं ते की नको असतय ना
हा मी तुला सांगू मी जिथं कामाला जाते ना तिथं एवढ्या शिक्षणाला त्यांनी काहीही व्हॅल्यू देत ना म्हणजे मला वाटतं माझं शिक्षण ठीक आहे अगदीच म्हणजे अगदीच दहावी, बारावी तर झालेला नाहीये डिप्लोमा, प्लस डिग्री म्हटल्यानंत तर माझं शिक्षण मला छान वाटतं आणि मला अभिमान आहे माझ्या शिक्षणावर पण जिथं मी कामाला जाता ना तिथं मला चलन लिहिताना जरा चुकलं तरीही विचारतात मॅडम शाळेला गेला नव्हता काय?
हम्म म-तू उलट बोलायच ना
तोंडावर सगळ्यांच्या समोर विचारतात चलन लिहिताना चुकलं तर विचारतात मॅडम तुम्ही शाळेला गेला नव्हता काय? तुम्ही काही शिकलाच नाहीेय काय? तुम्हाला येतं तरी काय मग नेमकं पण ऍक्च्युली कसं होतंय आपल्याला चलन लिहिता येतय पण समोर आपली सिनियर अथॉरिटी समोर उभी राहिली ना डोक्यावर तर आपल्याला येत मी काय म्हणते मी टेनच स्पेलिंग सुद्धा चुकेल जर समोर माझे कोणतर सिनियर लोक उभं राहिली तर मला टीएएनटी लिहिते का टीईएनटी लाहिते ते सुद्धा मला कन्फ्युज असं एखेकदा सिच्युएशन आहे ती
हम्म..
पण ते सिनियर लोक तेच धरायला बसले असेल की कधी टी ई च्या ऐवजी टी ए एन लिहित्या आणि कधी हिला बोलेन असं झालं असेल पण मी प्रत्येक वेळी हा सर होय सर करते सर त्याच्या पलीकडे काही बोलत नाही आहेत माझ्या जे कलग्स आहेत माझी जी बाकीचे बा -माझी मित्रमैत्रिणी आहेत धडकी -फड असा तोंडावर बोलवून रिकामा करतात तर मी नाही करत कारण की मला माहितीय की मला कामाची गरज आहे गरज इन द सेन्स पैशापेक्षा जास्त मला अनुभव आणि एक्स म्हणजे एक्सपिरियन्स आणि नॉलेज पाहिजे म्हणून ठीक आहे आपण त्यांच आपण त्यांच्या जाणारे कामगारच आहोत ना ठीक आहे आपल्याला शिक काहीच आहे ना तर एखाद दुसरी गोष्टी त्यांनी बोलीच पचवायला पण लागेल ना
होय..
हे मला मी नॉलेज साठी करतेय. तुझ्या बाबतीत काय झालंय तुझं पूर्ण इन्कम सोर्स त्यांच्याकडन हाय म्हणले तर तुला तर अजून जरा पचवायला लागेल
होय..
तुला काय कळतंय का? अनं माझं कसं झालं मला पगारच एवढा कमीय, की मला नाही फरक पडत त्यांनी मला पगार दिला नाही. ण दिला पण माझं नॉलेज मला तसं पण सहन करावं लागणारय पण तुझ्या बाबतीत तुझा सगळाच इनकम सोर्स त्यांनी, त्यामुळे तुला असं पण आहे, तसं पण त्यांच सहन करावं, लागेल मग तुला जर असं वाटत असेल ह्या गोष्ट नाही ऐकून घेऊ शकत, जर तू जास्त स्टडी कर एक्स्ट्रा कोर्स लाव- बनं सीनियर घे जराशी महनत मेहनत घे आणि त्यांच्याविषयी मोठे एक्झाम्स क्रॅक कर ना.
मला झोप आली
आपण ऍक्टिवली बोलायचं इथं रीनू
भाई, कसली पूजा तू आहे, ऍडवाइस दिली थँक्ऊ,
जास्त ऍक्टिव्हनेस झाल्यास झोप लगेच गेली काय?
आपण काय करूया. आपण डान्स करूया का?
हफ आता आपण गर्ल्स नाईट आउट जेव्हा करणार आ, त्यावेळी डान्स करूया. पण आता आपण फोनवर बोलतोय ना तू तिथं डान्स केली तरी मला थोडी ना दिसणार आहे इथं
हा असं कस तुला जाणवल तर की म असं केल्यावर तुला तस होणारच की कायतर की हा हा मग,
बरं मला सांग? काय ते
शाळेला गेली नाहीस.
नाही मला कळलं काय म्हणालीस?
शाळेला गेली नाहीस काय म्हणलं
ओह् शाळेला! हो शाळचा माझा लांब लांबपर्यंत संबंध नाही. डायरेक्ट डिप्लोमाला ऍडमिशन केलंय त्याच्यानंतर डिग्री असं झालेलं माझं शिक्षण, हा पण हे तुला उत्तर दिले मी, तिथं माझ्या वर्क प्लेसला मी सरांना नाही देतेय उत्तर
बघ म्हणून तर तुला माझी किंमत नाय
हा आजच मी त्यांना सरांना फोन केले, की सर असंच एक अचानक काम ठरलय वो मला कामाला यायला जम, तर काय सर घरी लग्न ठरलय, आचानक सर म्हटले की तुम्ही थापा मारताय मी म्हटल कसं शक्यय? काय गरजंय मला थापा मारायची.
हम्म
असं पण काय नाही की त्यांनी दिला पगारावर माझं पूर्ण घर चालतंय. पण मी थापा मारेन का? मला एकतर खोटं बोलायला आवडत नाही, आवडत नाही. सरांना म्हटलं नाही, सर थापा का मारेन मी? आता मला समोर येइल तसं रिपोर्ट द्यावा लागणारय कुणाचं लग्न होतं, घरात ऍक्च्युली किती पाहुणेयत? किती मेंबरयत? किती जणांचे लग्न असतात? वर्षातनं कारण की नेहमी असं होतं की माझं ना नेमकं कुणाचं? कोणाच लग्न येतय मला त सुट्टी काढावी लागते.
त्यांना म्हणायचं. आम्ही बिहारकडचे पाहुनेयेत आ आम्हीय ना त्या बिहारकडं पाहुने आमच्या त्यांच्यात चालल्या लोकसंख्या त्यामुळे लग्न असतय सारखं
नाह्यतर काय यार एक एक सेकंद आ हा नाहीर काय आता मला सोमवारी सगळा रिपोर्ट द्यावा लागेल, आणि मग जर त्यांना सोमवारी हे सांगितलं. कि मी बालाजींच्या लग्नाला गेलेले. तर तर नेमकं माझ्यावर हसणारेत, पूर्ण ग्रुप हसणारय. त्यांना माहितच नाय ना बालाजींचं पण लग्न अस. ते त्यांचा पण ब्रह्मोत्सव असतोय.
हो ते मला तुझ्याकडनंच कळालं, मला नाही माहिती काही कोणाचं काय लग्ना
हा त्यासाठी मी पहिल्यांदा स्वतः मेहनत घेऊन इव्हन माझ्या घरात खूप सुंदर आणि खूप जवळचं लग्न असलं तरी मी एकही पिक्चर क्लिक करत नाही पण यावेळी मी स्वतः मेहनत घेऊन व्हिडिओज आणि फोटोज काढलेत जेणेकरून मला सिद्ध करता येईल मी बालाजींच्याच लग्नाला गेलेले मी तुला पण शेअर करेन बघ खूप सुंदर असते ते सगळं
हम्म त्यापेक्षा काय भारी सुंदर काय असते माहीते का बेड आणि चादर-
अ ठीक आहे तू झोप मग आता ठेवू काय आहे
नाही बोलते अजून किती मिनिटं आहे
ओनली फाय सेकंड्स ओके फक्त पाच सेकंड आहेत मी ठेवते ओके
काम हो ते सगळं तुझा आणि अडथळा यायचा
नाही नाही नाही नाही
हा ओके बाय